हॅलो हॅलो हो येतोय येतोय बोला ना हॅलो योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
हा तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा हा हा ते खर वयल आहे ना पाठीमाग
येतोय
हा
आता नाही येत ना
तेच म्हणलं थोडं कर करलंय हा नाही येत आहे
हा हा हा हा काय करताय
आता हेच कॉल कॉलवरती बोलणे आज आपण एकवीस जून हा केला सकाळी
ह
ते आपल्या ग्रुप वरती पण होत
का आजच केला हो आली होती आली होती जाऊ जाऊदे ना
राष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो ना
हा
हा त्याच्यामुळं मग आज सगळे घरे मुलींनी वगैरे सगळ्यांनी केले ला योगा
आणि आता दररोज पण थोडं फार करतोच ना आपण असं
हा हा आज रविवार होता त्यामुळे नाही सगळ्या शाळेत पण साजरा झाला असता योगा दिवस
हो शाळेत आमच्या इथं इकडे रविवारी पण बोलावतात मुलांना शाळेमध्ये सुट्टी असली तरी हा सुट्टी असेल तरी असं बोलवतात शाळेमध्ये मग सगळे येतात लेकर अगोदर सांगून ठेवलं जात हा कारण योगाच शारीरिक मानसिक महत्वाच आहे ना
हा हा आज योगा तर सगळ्या सगळ्यांनाच गरजेचं आहे लहाना मोठ्या सोबत
हा.
तुम्ही रोज करता का योगा का आजच असं
अं सूर्य नमस्कार वगैरे करते मी दररोज हा
हम्म हम्म
कसं त्याच्यामुळं थोडं आपलं शारीरिक आरोग्य पण चांग
हा हा
मानसिकता. आणि त्यांनां थोडं फ्रेश माइंड राहतं दररोजच्या दररोज केल्यानंतर
हा योगा केल्यावर फरकच पडतो ना
आमच्या इथं तर दर आमच्या इथं मराठी शाळा आहे शेजारी ना तर दर दर रविवार दर शनिवारी आमच्या इथे योगा घेतात
हो का
हा हा मुलांना दर रविवारी दप्तर घेऊ नाही बोलत मुलांना ना इधर रविवारी योगा केला जातो म्हणजे खेळण आणि योगा शनिवार चा दिवस तेच ठरवते
दफ्तर फ्री शाळा शनिवारी असेल शनिवारी घेतेत का रविवारी घेतात
शनिवारी शनिवारी शनिवारी दर शनिवारी ते पण एक
हा
हो ना त्यामुळं मुलांचं पण कसं ध्यान योग केले ना थोडी
अ क्षमता जास्त होते ना
हॅलो आवाज येतोय ताई हॅलो आवाज येतोय ताई हॅलो आवाज नाही येताय ताई तुमचा